हॅलो हो येतोय का आवाज?
हो येतोय यावाज कश आहेस तुम्ही अच्छा अ जरा बॅकग्राउंडचा आवाज येतोय बरं का पाठीमागे
हो हो हो
हा तेच आपण हो चालेल आपण ना टॉपिक स्कूल कॉलेज वरती बोलूया
हो हो चालेल ना बोला ना
तेच तर आजकाल कस झालं शिक्षण खूप अ अवघड झालं शिक्षण आता नाही का
हो हो बोला ना बोला ना
तेच तर आता आज कॉलेज शाळ तर सुरू झालं ना आता पंधरा तारखे
पंधरा तारखे पाासून शाळा सुरु झालय काही कॉलेज तर आधीपासून सुरू झाली काही आता सु सुरू झाले
ह् अस आणि कस आता गडबड चालली नाही मुलांची वगैरे शाळेत जाण्याची वगैरे आमच्याकडे तर तेच चाललंय म्हणजे कॉलेज शाळची गडबड वगैरे आणि मग तुमच्याकडे कशी मग शिक्षण पद्धती वगैरे अस सांगू शक शाल का
म्हणजे अस सेमच शिक्षण पद्धती म्हणजे असं
हो हो
हो हो सेमच हायत का आणि अ अजून मंग आणि तुमच्याकडे शाळेच म्हणजे मुलांसाठी काही सोय वगैरे काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हटी वगैरे असतील ना लहान मुलांच्या अ शाळेबद्दल बोलायचं झालं की कसं बरचशा ऍक्टिव्हटी पाहिजे शाळांमध्ये नाही का
हा तर म्हणजे पोरांमध्ये स्किल डेव्हलप होते ना
हो हो स्किल डेव्हलपमेंट साठी म्हणजे त्यांची स्वतःची ग्रोथ आणि डेव्हलप पमेंट साठी खूप चांगल असतं अस वेगवेगळ्या अँक् क्टिव्हटीज वेगवेगळे खेळ वगैरे घेत तसा अभ्यास ही लागतो हो
अवघड झालंय तुम्ही किती पण शिका तरी पण जॉब नाही तेव्हाच्या् काळात कसं
हो हो बोला
तेव्हाच्या काळात कस दहावी झाली ली बी जॉब भेटायचा आता दहावी करा बारावी करा ग्रॅज्युएशन करा पीएचडी करा तरी जॉब नाही लोकांना आणि भेटला तरी जॉब दहा पंधरा हजाराह कुठे पोट भर
हो नाही ना नाही ना कसं झालंय अ लोकसंख्येचा ति रेख झाल्यामुळे म्हणा किंवा शिक्षण पद्धती का गोष्टी केल्या पाहिजे अस वाटत म्हणजे मुलांचा विकास होणं अ वगरे काही गोष्ट होऊ शकतात त्याच्यातून अस आणि गावाकडे रे शाळा वगैरे कस मराठी शाळा वगैरे असं बऱ्याचशा अनेक अनेक गोष्टी के पाहिजे म्हणजे असतात आजकाल कस कोणी अस मागे राहिलं नाही सगळीकडे मॉडर्न पद्धत आणि आपलं सोशल मीडियामुळे तर बऱ्याचश गोष्टी म्हणजे शाळांमध्ये पण त्याच खूप खूप डेव्हलप आणि बघ आता सर्व सिस्टम बऱ्या ैकीऑलाईन हो
हम्म मी मी एक इन्सिडेंट सांगते बरं आम्ही ना एकदा गेलेलो लहान खेडगाव होतं एकदम कोकणातलं डोंगरावरती होत गाव त्या गावात साधी लाईट नाहीये आणि त्यांच्या आई जे त्या पोरांच्या मम्मी पप्पांकडे साधा फोन पण नाही तर काय झालं फोन व त्या पोर एक खोली तिथ त सर शिकवता येऊन जाऊन डोंगरावरती त्या पोरांचे डायरेक्ट म्हणजे नाही कसं दोन ते डायरेक्ट सत्तावीस अठ्ावीस र्यंत पा त्यांच्याकडे फोन नाही काही नाही काहीच नाही नेटवर्क नाही तरी पण एवढे ते पोर हु कारण क आजकालची जनरेशन खूप हुशार निघाली खूप
हो हो आजकाल कस आहे छोटस मुलग जरी घेतलं तरी लगेच ऍक्टिव्ह असत काही गोष्टी शिकण्यासाठी त्याला आवड म्हणा किंवा लगेच जमत आपल्या वेळेस कसं हम्म हम्म
ऑबझर्व केलं असेल आज जन्माला आलेला पोरगा आणि दोन चार दिवसाचा पोरगा त्याच्यामध्ये खूप डिफ फ पोर खूप ऍक्टिव्ह जुन्या काळामध्ये पोरं लवकर बोलायचे तरी न्ह बोल आजकालचे पोर ते ह हिंदीतून बोलतील फोन म बघून बघून सगळं ढवलपून चाललंय हम् तेच तो आणि आपल्या इकडेच एज्युकेशन पद्धत खूप खालच्या लेवलची तुम्ही त बाहे दे खत प त मा तम् श बार् तु ले जब तिकडे एज्युकेशन जॉ करत पण जब आपला पेमेंट खूप आहे आपल्या इकडे तसं खूप कमी पेमेंट आहे
हो हो बरोबर आहे ना आणि कसं आहे बघा त्यांच्याकडे बघा लहानपणा पासूनच आपल्याकडे कसं वया पुस्तकं वगैरे सर्व मुलांना ह गोष्टी असतं त्यांच्याकडे सर्व शिक्षण ऑनलाइन कम्प्युटराजच असतं बऱ्यापैकी
हो बरोबर अक्षरशः त्या पोरांना शाळेमधून लॅपटॉप टॅब दता ते पूरं वही न्यायचऐवजी ते शाळेमध्ये न त्याच्यावरच स काम वरे आप इथ कस झालंय आपल्या इड का होय नाही अ खूप लोक असे नाही का आपल्या याच्यामध्ये गरीब आहे त्यांच्या ख
हो हो म्हणजे कस त्या तुलना दोघांची तुलना जर केली तर अ बऱ्याचशा गोष्टी मोठ्या मोठ्या शाळेमध्ये स्कूलमध्ये जे लोक आपण म्हणो श्री म्हण आणि गरीब वर्ग असत तर त्या गोष्टीमध्ये ते सर्व उपलब्ध आहे पण आपल्याकडे पैसे देऊन पैसे भरून या गोष्टी उपलब्ध होतात आणि कस गरीब लोकांसाठी वगर ज म्हणजे न हु खप असतात पण काही सुविधा न मिळाल्यामुळे त्यांना मग मागे राहावं लागतं असं असं शिक्षणाचा असा फरक पडतो बऱ्यापैकी हो हो आणि रोजगार उपलब्ध शिक शण खूप मोठी समस्या आहे ती सध्या तरी
ते आहे रोजगार म्हणजे आजकाल जॉबच नाही जॉब आहे तर तुम्हाला दहा अकरा हजारा वं करावा लागतो हो पोटच नाही भरत अ नुस महिन्याला अकरा हजाराचा किराणा घरात किरा ना लागतो महिन्याला कुठून काय करायचं मग हम् तेच तर आणि खूप अजून तर काहीच नाही खूप पावघड होणार आहे परिस्थिती तेच
हो
अन विचार करा तुम्ही पोर नुसते शाळेत जाताय तर मॅडम पाठीमागेच ग्रुप म टा अभ्यास आहे तो अभ्यास आहे मग खेडेगावातल्या पोरांनी काय कराव
हो बरोबर आहे ना
आणि आपल्याकडच्या पोरणाना नुसतं फोनचं व्यसन झालंय हे खरं सांगते
हो हो बस शिक्षण पद्धती म ना अ म्हणजे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे काही गोष्ट डे काही ऍक्टिव्हटी थांबून मुलांकडे लक्षऊन वैरे शा शाळेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे हम्
आणि आता आजकाल पोरो खूप फोन वापरत जास्त नको ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे कारण की एक डिस्टब होतो नाही का या फोनमुळे असं
हो मग भरपूर मोठा म्हणजे कसं मुलं लक्षात देत नाही ना त्या गोष्टींकडे साधं जेवायला बस अस तरी म्हणतात फन पाहिजे त्याच्याशिवाय जेवणच आणि मग ते पोषण कसं होणार शाळेत कसं मग तितकं स्किल डेव्हलपमेंट कस होणार अस समस्या झाल्या की नाही
हम्म आणि आजकाल ना ज्याच्याक नॉलेज ज्याच्या स्किल आहे जो बोलण्यासाठी चांगला आहे तेच लोक पुढं जातात बाकी नाही कोणी खर सग आणि मागच्याग याची खूप जनरेशन खूप हे होती दहावी शिकलं तरी आपल्या आजी आजोबा बघितल्यास दहावी शिकले त्या गव्हर्नमेंट जॉबला काही त्यांचं शिक्षण काय नव्हतं काय नाही चौथी वरती गव्हर्नमेंट जॉब आजकाल चौथीवररच्या पोहराला कोणी ओळखत नाही विचारत नाही काहीच नाही आ आता ह रविवारी बर एमपीएससीचा पेपर झालेला मी सांगते इन्सिडेंट काय झाला तीन लाख पोरं एमपीएससीच्या पेपरला होते बर तीन लाखामधून पंधरा हजार पोर पाच झाले हा पंधरा हजारामधून इंटरव्ह्यूला तीन हजार पोरं घेतले आणि इंटरव्ह्यू तीन हजार पोरांमधून सहाशे पोर पाच झाले
अच्छा
म्हणजे तीन हजार तीन ला मधून फक्त सहाशे पोर घेतले त्यानी तुम्ही विचार करा तीन लाखाचा आकडा कुठं सहाशे पोरांचा
सहाशेचं कुठं जे सहाशे गेले ते तर झाले सिलेक्ट पण बाकीच्यांनी मग काय करायचं असं होतं की नाही आणि परत परत त्या गोष्टी करणं म्हणजे सोप पण नाही ना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष एमबीएससीची तयारी करण्यासाठी लागते नाही का
खूप आणि आज महागे बघा नीटचा पेपर फुटला होता ऐकला असेल तुम्ही पण ते किती किती अवघड किती लोकांनी किती पोराने सुसाड केलं किती काय केलं खूप अवघड मी पणट प्रिपरेशन केलंय ना अक्षरशः मी नंतर लास्टला सोडून दिलं मी डायरेक्ट फीलल्ड चेंज केली कारण की नीट एवढं टफ हेै इतका टफ ब कधी एकदम हार्ड लेवल नीट आहे आणि नीट जर पेपर द्या अस तीन वर्ष तर आरामशीर प्रिपरेशन ला जाते ह तीन वर्ष तुम्ही जेव्हा द्याल ना तेव्हा आणि आता नीटचा पेपर फुटलाय
हो ना हो ना हो आणि ते कसं आहे कंपल्सरी केलेलं आहे ना आता नीटचा पेपर देणं वगैरे सर्व हो हो ते सर्वांसाठी आहे म्हणजे ज त्याच्या त्याच्या सब्जेक्ट नुसार पण सर्वांसाठी तो आहे म्हण टीच जरी झा तरी तो द्याच आपल्याला कपल्सरी केलेलं आहे त्यांनी ते बर आहे शिक्षण पद्धती म्हणून कसं म्हणजे
आमच्या टीचिंग फीलल्डमध्ये ना आम्हाला सेट नेट द्याव लागतात ते आपण खूप अवघड राहत बरं
हो हो हो भरपूर भरपूर मेरिट लागत भरपूर गोष्टी लागत पैसा पण
हा नाता
हो ना बाकी मग काय मग शिक्षण पद्धतीवर कसं म्हणजे बदल झाला पाहिजे नाही का थोडा म्हणजे थोड्या थोड्या गोष्टींचा तरी बदल केला पाहिजे नाही का
हा ते पण आहे
कसं म्हणजे अ वाढती लोकसंख्येमुळे तेवढा रोजगार पण सर्वांनाला बऱ्यापैकी उपलब् झाला पाहिजे अशी शिक्षण पद्धत तिचा अवलंब केला पाहिजे बाकी काय मग करू शकतो शिक्षण पद्धतीमध्ये नाही का
खूप बदलण्या सारखं खूप ते पण बदललं पाहिजे आता तेच
आपण काही गोष्टी शिकलेलो आहे तर त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग पण नाही होत का गोष्टींचा केला तर नाहीच होत खरंच समजा तसं कसं म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यांत महत्त्वाच स्किल डेव्हलपमेंट आणि प्रॅक्टिकली जेवढ आपण करू तेवढेच
तेवढंच आणि आजकाल ना अ आजकाल ना रिटर्न एक्झाम पाहिजे कारण की प्रॅक्टिकल तुम्ही जेवढं कराल ना तेवढेच समजत रिटर्न प
म्हणजे बघा आता चायना चायनाचं उदाहरण दिलं तर बघा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले असेल क त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त टाकले जाते बऱ्याचशा गोष्टी कॉन्सन्ट्रेशन करून शिकलं शिकवलं जाते ऍक्टिव्हिटी आपलं कसे फिजिकल एज्युकेशन बऱ्यापैकी ब गोष्टी ह्याच्या्या दैनंदिन जीवनात पुढे चालून लागणार त्याच गोष्टी जास्त शिकवल्या जातात
हो ते पण
हो हो अस
हम्म
चालेल मग झालेत आपले दहा मिनटं हो हो हो हो हो चालेल
ह